हा एतोय आवाज आता?
हो येतो ना तुम्हाला येतोय का?
हा तर चला बघायशी म्हटलं पाऊस नाही म्हटला आणि बघा आता चालूच झाला लगेच. म्हणलं असं थांबत येऊनच दाखवतो म्हणताय ह लगेचछ
आहे म्हणताना पाऊस येतो आता आपण किती जरी थांबवलं तरी थांबणार नाही ते
तेच ना सकाळी जर उजड काय म्हणायचं ते उघडलेले होत सगळे रस्ते वाळलेले होते. आणि आता ओलं ओलं होणार सगळीकडे
हो इकडे पण तसच आहे आता उन्हाळ्या च्या दिवसात म्हणजे किती उकडतो आपण असं म्हणतो आणि पुढ पावसाच्या दिवसात काय ऊनच नाही किती म्हणजे थंड थंड वाढतोय. कपडे वगैरे वाळत नाही असं म्हणतोय म्हणजे माणसाला असं एक पण सहण होत नाही. उन्हाळ्याच्या हो ना हो ना उन्हाळ्याच्या दुसत. म्हणजे ऊन खूप आहे म्हणतोय पावसाळच्या दिवसात पाऊस खूप आहे ऊन का बर नाही. अ्णा थंडीच्या दिवसं हा थंडी पाय ऊन काबर नाही असं म्हणते.
हा
हा उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला वारा लागतो वारा नसतो त बा जास्त करून ऊन्हच असतो. पुढे थंडीच्या दिसात म्हणजे आपण ऊन माग म्हणजे ऊन काबर नाही ऊन काबर नाही असं म्हणतोय. मग पुढं थंडीच्या दिवसात पण तसंच आणि पावसाळ्याच्या दिवसात पण ऊन लागतोच.
अच्छा तुम्हाला कोणता ऋतू आवडतो म
मला का?
हा
माझं तस काही नाहीय म्हणजे आता ऋतूच काय म्हणजे जास्त करून थंडी आवडेल मला कारण सांग म्हणजे थंडीच्या दिवसात एवढं म्हणजे उकडत पण नाही आणि अंग भिजत. पण नाही.
हो आणि म्हणजे थंडी जरी लागल ना म्हणजे अस अस. तर आपण ते शेकून घ्यायचं.
अच्छा
हो नाही नाही अजिबात नाही घातात बघा कसलं का थंडी असू दे त.
अच्छा असं का बरं.
हो नाही आधीपासून मी म्हणजे सलाई खूप म्हणजे खूप स्ट्राग आहे असं. आधीपासूनच खूप
अच्छा व थंडी वाधतस नाही म्हच.
वाजलं तरी पण असं म्हणजे असं मी युजच करत नाही स्वेटर वगैरे
अच्छा
हो खूप स्ट्रॉग आहे मी तसं. सगळे जण म्हणते तू किती स्ट्राँग आहेस तुला काय? थंडी वगैरे काय लागत का नाही माणस आहे की जनावर आहे.
ह
हा
कारण उलट तर शेतामध्ये तर जदा थंडी वाजते ना
हो खूप खूप मजे खूप थंड लागतो एकदा आणि आजूबाजूला पीक वगैरे अस म्हणजे पिकायला पाणी हा हो जादा आणि त्याला पाणी पण देतात ना मग ते पाणी असल्यामुळे थंडी पण खूप लागते.
मग
काय नाही बघा तुम्ही सांगा अजून काय म्हणते तुम्हाला कोणती म्हणे ऋतू आवडतो?
नाही मला पण हेच आवडतं दिवाळाच आवडतं.
हो.
हा कारण गाव वगैरे काही येत नाही काही नाही आणि बाहेर ज सगळ्याकडे म्हणजे असं हे पण असेल की बाबा पाऊस पडलेला नसतो त्यामुळे ओलं नसते काय नसते बाहेर फिरू शकतो आरामात
थं हो तेच भारी आता सध्या तरी थंडीचं वातावरण.
अ स्वेटर घाला वगैरे तरी चालतं मला ते
हा हो. आणि बघा ना इकडं म्हणजे खेडेगावात कसं थंडी असतो ना तिकडं म्हणजे सिटीत पण असेलच ना थंडी
हम्म एवढी नसते इकडं
हा पुण्यात तर खूप म्हणजे खूप थंडी मी राहिलेली ना पुण्यात
हा हा
इकडं गावाकडच जस्त ना तिकड पण तस मस्त थंडी. वर्शीवर जरी बिना म्हणजे काहीतरी असं वगी सहज जरी बसलो ना आम्ही. नुसतं असं कडकड कडकड करायचं तेवढं थंडी फारशी
म्हणजे आमच्या इकडं असत चली पण आता एवढी पण नसते की स्वत्र घाल सकाळी सकाळी सात नऊ वाजेपर्यंत नंतर काय अ रात्री म्हणजे समधा गाडीवरून आपण जाणार अस तर ज गाडीवर बसायला थंडी वा असते ना. मग संध्याकाळच वगैरे मग स्वेटर वगैरे घालावा लागतो नाही तर असं दिवसभर घालून बसावं असं काही नसत एवढं थं
हा.
त्याच्यामुळे मग संध्याकाळी ज थंडी बाजारली तर तेव्हा घालायच. आणि सकाळी काय सगळं काम आवडते दहा वाजेपर्यंत.
आणि सिड्डीत कसं म्हणजे हि सॉरी उन्हाळ्यात कस दिवस म्हणजे लवकर जात वाटतं तिकडे. इकडं दिवसच जात. नाही खेडाबाद काय सांगाय तु मला ऊनच ऊन वरती टाईम बघत तर काय अजून नऊ दहा. ा असं वाटतं आणि ते सिटीत.. जाऊन मक्कामगैर म्हणजे राहायला वगैरे जाव तु म्ी लगेच असं टाइम जातोय. चार बी
चार हिंदीच्या आत राहिलो तर म्हणजे तिकडे पुणे मुंबईला मला कुठे पण सिटीत म्हणजे टाइम लवकर जातो. ते त इिकडं गावाकडे आल ना सिटीत असल होते इथं काय चार भिंती तसं वाटतं आणि इकडं आल्यावरती हे काय बाबा अजून टाइमच जाईल अजून तिकडंच बरं होतं सिटीतच असं वाट? तुम्हाला तर असंच वाटतंय बघ
आता मुंबईला गेल्यावर कळेल की मग?
ह ह मुंबईला पण कस दोन महिने इथंच राहायचं सोलापुरात लगेच पण असं घेऊन जाता येत नाही ना लोक काय म्हण. त्याला लग्न झालं झालं लगेच घेऊन गेला असं म्हणते दोघीना आवट होत
नाही पण तुमचे जेणारे म्हणजे सासू वगैरे आहेत त्या सगळ्या तडे मुंबईलाच आहेत
नाही नाही इथं सोलापुरात आहेत फक्त तर त्याने एकटेच तिकडे आहेत आता नऊ वर्ष झाले ना त्याने एकटेच तिकडे एक अप डाऊन करत हो नऊ वर्ष झालं
कारण तिकडे मुंबईमध्ये उन्हाळा जास्त असतो बघा खे वगैरे जास्तत.
त्यानी तर म्हणायचे काय उन्हाळा आहे मी सुट्टीकडून येतो आता अजून! आप सोलापूर जिल्हा बर हे का आहे. मी भरती झालो झालो हे चूक केल इकं मुंबईला भरती होणं असं म्हणत. जेवणाच वगैरे खूप अपदात तिकडं
मग कसं कारण तिथं खूप उन्हाळा जास्त असतो आणि थंडी पण असते पण एवढी काही नसते पण उन्हाळा जास्त.
हो ना आणि पावसाळा पण खूप तिकड कुठं बाहेर जाता येत नाही. आता परवा त्यांदिवशी ड्युटी वर असताना बाईक वरना पडली होती. पावसाळ्यात हा घस स्लीप मारल वर गाडी बाईक मग फग हो लागलं थोडं कोपऱ्याला हाताच्या कोपऱ्याला लागलं. मला काल दाखवल व्हिडिओ कॉल वरती माझं लक्षच नव्हतं.
अच्छा
हा आणि आम्ही पण दोघं पुण्यात पडलेलो. गाडीवर हो नाही वॉटर पार्कला गेलतो रॉंग साईडनी येत होतो आम्ही दोघं घेऊ नका इडून असं म म्हणले मी अ घेऊ नका म्हण काय होत नाय इकडून जवळच होत्यात त्यांनी असं म्हणलय मग आमचा आमी जात होतो आणि रॉग साईडने जाताना ते पुढ एक गाडी थांबलेलं फोर व्हीलर त्याच्या पाठीमाग टू व्हीलर होत. तो आत फोर व्हीलर असल्यामुळे टू व्हीलर दिसली नाय आम्हाला मग आम्ही इकडून जातोतो तिकडून आला त्याच्या मागनं एकदम त्यानं आम्हाला धडकच दिला जास्त करून मला लागलेल.
अच्छा मग ते रॉक म तुमची चुक ये.
हो आमचीच चुक मी म्हणले होते याना ति कडून घेऊ नका तुम्ही असं म्हणलेले आणि माझं कसं माहितीये का? मी सहज जरी म्हणले ना ते खरंच होते माझं बोलन.
अच्छा म्हणजे सहजच म चांगलं बोलायचं सगळं चांगलं बोलेल की चांगलं होत.
तसं काय म्हणत नही. आता त्यांनी आम्ही दोघ एक तेव्हा म असं एंगेजमेंट झाल्यावरती इकडं फिरायला म्हणून गेलतो देवाला अक्कलकोटला इकडे आमच्या इकंड आहे. मंग मला बाईक वगैरे चालवता येतं ना टॅक्टर मग कार म्हणा आणि हे टू व्हीलर बुलेट वगैरे चालवता येतो मला म हा. मी म्हणलं त्यांना दया ना मी चालवते म्हटल्यावरती टे काय म्हणले कुठं तर ऍक्सिडेंट बिक्सिडेंट होईल म्हणलं त त्यानी म्हणल्यावरती त्यावेळेस आम्ही दोघं जात होतो तवां त्यांनी तसंच म्हणले मग मी काय म्हटलं त्यांना अ तुम्ही असं म्हणत जाऊ नका तुम्ही जसं म्हणताय ना तसं खरंच होतय असं मीच म्हणले. ते व्हायला का बरं नको झालंच ते परत पुण्यात मला घेऊनच पडले.
असं झालं ते
अच्छा
काय ना काय होतच असतं बघा आता काल काय मी परवा दिवशीचं मी नाय त्यांच्या सोबत नव्हते काय नाय कसं काय घसरल काय माहिती पडले.
नायातर मध्ये इतका पाऊस पण खूप झालाय ना तिकडे पाणी पाणी झालेलं पूर्ण कडे सगळ्या ठिकाणी पाणी झालेलं.
हो त्यावेेळेस तिकडं होतं आणि इकडं पाऊस नव्हतं बघा.
हा नाय तुमच्याकडे नव्हता आमच्या इकडे होता की पाऊस चालूच होता. तुमच्या सोलापूरमध्ये नसेल पण आमच्या इकड पाऊस चालूच होत कंप्लीट सात ते आठ दिवस रोज कंटिन्यू असं म्हणजे अ चालू होता सारखा हा पाऊस चालून होता.
अ तिथं ट्रेनिंग सेंटर आहे की, ते बाबळगाव कुठलं तर आहे की,
अच्छा
हा यानी यांचं पण ट्रेनिंग सेंटर तिथेच होता.
हा
अच्छा तिथे त्यांचा एरिया वड झाली का?
हो म्हणजे पीटी असते ना त्यांचं ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर. सातारालाच होत त्यांचं पण हो.
चांगलं आहे ना सगळी माहिती आहे वाटतं.
हो त्यांनीच सांगितले मला असं घेऊन. आणि साताऱ्याचा मित्र पण आहे एकटा तो पण मुंबई पोलिसचा आहे यांचा.
मग आता कसं पावसामध्ये कसं म्हण ते बाईक वरूनच जायचं तसं
म्हणजे आता त्यांनी सध्या नाईक पोलीस आहेतेत ना मग सध्या त्यांना म्हणजे पोलीस स्टेशनलाच जास्त असंच कधीतरीच बाहेर पाठवतात. ते पण कितीतरी ओरडते त्याने माझ माझं ड्युटी म्हणजे पोलीस स्टेशनला अस तय ते असं हवालदार वगैरे असतात ना त्याने मला कामच नसत काय माझं काम म्हणजे माझं ड्युटी पोलीस स्टेशन असते उगीचच फालतूपणा करताय नाही तर असं तसं लय ओरडते ते बाहेर रोगी कशा लज असल्या पावसात असं तसं म्हणतात.
म्ह हो ते तसं होतय ग.
हा. हॅलो
हा मग तुमच्या इथे थंडीमध्ये कसं श शेतामध्ये कस थंडी लागते की नाही. ऊन वगैरे पडल्यानंतर रोजच शेकोटी पेटून बसावे लागत असेल.
हो तेवढंच एक दोन तास म्हणजे्या ज्या दिवशी म्हणजे खूप थंडी असतो ना त्या दिवशी लवकर आंघोळ करायचं नाही.
ते शेकत बसायचं शेकोट्या. सगळे लवकर अंघोळ करतात पण मी नाही करत लवकर.
अच्छा.
हा. थंडीमुळ काय आंघोळ पण नको वाटतीय. हो. एकडोक एकदम असं भरपात